हॅलो?
हॅलो?
हां, आवाज येतोय काय?
बाहेरचा आवज जास्त येतोय, कसला? खरख असं खरख खरख आवाज यालाय.
मला येतं तुमचा क्लिअर.
यालाय कोणतर बो टीवीत चालवते
हां हां एक मिनिट हं आता बघा
काय लावलंय?
हां बोला की. काय करायलाय?
हाय बसलोय घरात.
हम्. आणि काय?
अम्म शेताचं विचारायचं होत.
बोला की.
शेत तुमचं किती एकर हाय?
आमचं चार आय की, त्यात आमचे भाऊबंद पन हायत, मला एवड माहित नाइ ओ.
तरी पण मग, काय- काय पेरताय तेज्यात?
आमच्यात वय? आता काय मं आमच्या आज्जी आज सा म्हणजे मिस्टरांचे सा आई वडील. करत होत, आज्जी आजोबा करत होते, पण आता आजोबा वारले आजींचं पण वय झालेये त्यामुळे तित कोण नसतय आता, आमचे सासू सासरे कराय लागलेत. मग आता काय, भात थोड फ पेरून आल्यात? शेंगदाणे, भात, सोयाबीन
हम्. मग स शेतात का अ पीक कदि येणार?
आता पीक कधी येतय? मला माहित नही आम्ही या वर्षी पहिल्यांदाच केले, तरी दोन तीन महिने लागत असत ते शेंगा-शेंगा काय आता दिवाळीत येतील.
हम्म.
हम्म. भाताचं एवड काय माइत नइ.
तुमी कराय जातय का नाइ शेत कधी?
नाइ ओ, नाई करत आम्ही, त्यामुळेच काय माहिती. बघीतलं हो आमच्यां माहेर पि पणं कोणांची शेती नाहीं आहे
हम्मं
त्यामुळें एवढं कायं माहीतं नाइ आम्हांला
हम्मं तुमचं गावं कुठलं मं मेन
मेनगांव बेडक्यां
हां
तुम्हांला कायं माहिती आहे कायं शेतांबद्दल तिकडं नाहींच शेतं आं तुम्हांला कसं कायं माहिती नाहीं
मलां येतं नाहीं कायं कळतं नाहीं त्यांच्यातलं शेतामधलं कांहीं समजतं नाहीं जन्म कुठं म्हणजे
कुठे झालायं खेड्यांत झालायं किंवा असं कसं माहीत नाहीं तुम्हीं अजूंन पर्यंत कुंठे विचारलांच नाहीं मुंबईमध्यें झांला मुंबईमध्यें कुंठे
मुंबई मध्यें कुठं माहीत नाहीं
मुंबई बघितलंय कायं तुम्हीं मंग नाहीं मंग असं कसं कायं जन्मभूमीवरं तुमचं जायंला पाहिजे
अं झांला मंग मंग मुलं कायं करायंला
खेळायंला गेलां तो अच्छा चहा झांला कि तुम्हीं चहा आं पिला पाऊस नाहीं हम्मं नाहीत आंज जरां वातांवरण झालंय
हां
प
किती दिवस झांला पाऊस नाहीं
झांला आंठ दिवसं झाले
मंग पाऊस नाहीं मं शेतांत कांहीं नांव नाहीं कि मंग परंत
लागेल की आणि कां एवढ्यांवर झांला कां पाऊस
हम्मं
ह
मंग तुमच्यां मुलांला शाळेंत कोणतं कोणतं सब्जेक्ट आहे
शाळेंत आंता नॉर्मल सब्जेक्ट मराठी गणितं
हम्मं
इतिहांस भोगोल आंता ते वाचांडा मेलाय नां
हम्मं हम्मं
हम्मं गेल्यां वर्षी स्कॉलरशिपला बसलां होतां
हम्मं
हम्मं
तरं रिझल्ट आहे
रिझल्ट तर लागलाय पण आता उद्या जाणारे शाळेत मॅडमांना भेटायला जाणार आहे.
हम्म.
विचारून येणार आहे लागलाय तरी म्हणतात पण मॅडम काय सांगितल्या नाही आजुन.
हा हा.
हम्म.
हम्म मुलगा हुशार आहे काय?
हुशार आहे म्हणून तर सगळ्या परीक्षेत बसवतात त्याला. आता काल‌ को कोणती निबंध स्पर्धा झाली त्यात पण त्यांन नंबर काढला उद्या त्याचा रिझल्ट सांगणार आता शनिवारी एक टेस्ट झाल्या त्याचा पण रिझल्ट आहे आता उद्या.
ह हा.
तो हुशार आहे छोटा आहे तो जरा असं शरारती आहे. नुस्ता उड्या मारतोय. तो त्याच्या विरुद्ध आहे तो शांत आहे मोठा. तो जास्त आगाव आहे.
हा हा.
हम्.
मग भांडण करतात की नाही दोघ.
भांडण ही दोघं करत नाहीत पण आमचं जावेची दोन मुली आहेत. त्यांची पण छोटी तिच्या त्याच्या एवढीच आहे त्या दोघांची होतात भांडण. ही माझी, ‌माझी दोन करत नाहीत.
हम् हम्म.
हम्म हा, एकस आहे तोच मोठा आहे तो माझ्यावर गेलाय. आणि छोटा आहे तो त्याच्या्या पप्पांच्या वर गेलाय तेझे पप्पा आहेत तस, होय.
अ पप्पा काय करत्यात बाद आहेत‌ काय?
अगाव आहेत ओ जरा ते पण लहान असताना असेच हो ते शरा असा जागा त्यांची आमची सासूबाई सांगतात ना, तो असा हो आता तसा होता ह्याच्यासारखाच आहे त्याचा म्हणुन, मी शांत होतो.
हा.
अजून पण शांतच आहे.
हा, खरोखर काय?
होय.
हम्म ह तिथं आवाज कसला या लागला? काय लागलय काय तिथं?
हा मोबाईल चालू आहे मुलगीचा, आवाज येतय?
होय. डायरेक्ट मोबाईलच आवाज याय लागलाय.
हा.
आवाज कमी करा की.
हा, एक मिनिट. हो. बोला आता.
आवाज आला की रिजेक्ट होते काय कॉल तो?
हां
हांव नं आंता रिजेक्टं होतं कां कॉल
हं म्हणजे आपलं बोलणं पूर्ण स्पष्टं ऐकूं जायंला पाहिजे
मंग नाहीं गेलं तरं
नाहीं गेलं तरं असं नाहीं होतं ते कायं माहीत नाहीं मलां एवढं
हां
हम्मं
म्हणजे कॉल रिजेक्ट मध्यें जातोय कां
सराऊंडिंगचा आंवाज कायं व्यांयला नको पाहिजे आपलं बोलणं कळायंला पाहिजे त्यांना आपणं कायं बोलतो ते स्पष्टं
हां हां
हम्मं मंग तुमच्यां इंथे बघण्यांसारखं कायं कायं आहे
आमचं इथं बघण्यांसारखं कायं नाहीं आहे संध्या
मंग तुम्हीं कुणी कुणीकडे घेऊन बघूंन कायं फिरूंन आलाय
आम्हीं आंता पुढच्यां आठवड्यांत आंबोलीला जाणारं आहे
होयं त्यांच्या आंधी कधीं जाऊंन आल्यां कां ते
अंबुलील जांयन
ह
त्यांमुळे आंबोली लां जाणारं आहे आंता
कोणं कोणं फ्रेंड फ्रेंड त्यां त्यांमध्ये
फ्रेंडस मध्यें फॅमिला येतं नाहीं
कांऊ असं कां
फॅमिलीला हाऊंस नाहीं गांडीत बसांयची
असं कसं असतं हो प्रत्येकांला हाऊंस असतें की पणं तुम्हीं घेऊंन जांयला पाहिजे त्यांनां कांहीतरी अडचण प्रॉब्लेम असतांत नां घरचे म्हणूंन ते येतं नाहीं म्हणतां
नाहीं त्यांनां उलट्यांचा जं त्रांस होतं त्यांमुळे येतं नाहीं
अं हो बाकीक ठिकांणी जायचं असतील नां
जां आंबोली एवढ्यांला जाणारं नाहीं पावसांतन लहांन दोन पोरं आहे आंता पावसाचं टायमिंग आहे आणि त्यांच्यामुळे तसं पाऊस ज्यांदा असल्यांमुळे पोरं पोरं आंजारी पडणांर हो तिकडे घेऊंन गेल्यांवर पावसांत नाहीं त्यांमुळे
तुम्हीं पणं जायचं नाहीं तुम्हीं पणं आजारी पडूं शकणारं
आमचं फिरायचं राहणांर नाहीं कायं
आम्हीं बायकांनी कायं करायचं
पणं पोरं आंजारी पडणारं कायं करायचं कायं
मं असंच म्हणूंन बायकांनी कांहीं हेंच घेतलेलं आहे त्यांनी सांभाळायचं तुमचं कायं जबाबदारी नाहीय
उन्हाळ्यांत जायचं उन्हाळ्यांत पावसांळयात कशालां
मं उन्हाळ्यांत आंता ह्यां उन्हाळ्यांत कुंठे कुंठे घेऊन गेलतां तुम्हीं
उन्हाळ्यांत पुण्यांला गेलं तो
हां
पुण्यांला आंठ दिवसं
हम्मं
मग‌ त्याचे नंतर पुण्यात हाडपसरला.
बाकी कुठे फिराय नाही, नुसत पुण्यालाच.
हा हा, तुम्ही लग्न झाल्यापासून काय काय फिरलाय?
काय फिराय नाही घरातच आहे.
असं कसं काय ओ.
होय.
तुमची मिेसेस जरा भारीच आहे म्हणायचं.
फिरायला येत नाही हो तिला.
आव घरात बसते गप्प म्हटलं भारी आहे, पण तुम्ही फिरताय असं कसं. नाही कुठल्याच बाईचं असं नसत.
फिरायला जरा पण घरातून बाहेरच जायला नको वाटते.
हा ह.
नुसता घरात बसायचं. एवढं आपल्या माहेरच्या घरात जायचं एवढंच.
माहेरच्या घरात जायची लय हाऊस.
हा त्या प्रत्येक बाईला असत, तो प्रत्येक बाईला आपलं माहेर चांगलच वाटत असते.
मग ते, ‌ बाकी कुठे फिरू वाटत नाही.
हम् तरी पण तुम्ही त्यांना फिरवू, फिरवून आणा.
आता या नसल्यावर कसं फिरून आणायचं.
तयार करायचं तुम्ही.
तयार करून का फायदा नाहीये.
त्यांना जी फ्रेंड सर्कल आवडते का नाही त्याच व्यक्तींना घेऊन जायचं हो. तुम्ही कोणा समजा दुसऱ्या दुसऱ्या लोकांच्या सोबत घेऊन गेला ते कसी येणार.
दुसरं कोण लोक आहेत. लोक नासत्यात.
हम.
ओळखी जे असत्यात, त्यांच्याबरच जाणारी आणि कोणा जवळ जाणार.
पण कम्फर्ट झोन काहीतरी असते ना.
कम्फर्ट झोन काय ओळख झाल्याशिवाय होणार आहे. तिथे गेल्यानंतर ओळख झाल्यानंतर कंम्फर्ट झोन. मग अनोखी व्यक्तीची ओळख कशी होणार.
आ.
अनोखी व्यक्तींची ओळख कशी होणार? काय ओळख नाही
आपल्या सर्कल मध्ये असले तर चालतंय.
म सर्कल वाढायला काय करायला पाहिजे?
त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे सारखं.
कोण या पाहिजे? कॉन्टॅक्ट मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येणार कोण? स्वतः याला पाहिजे काय बिन होता ओळखणार हाय कोणाची पण.
ओळक झाली तर कॉन्टॅक्ट होणार.
हम्.
तोपर्यंत तेव्हा अपोवडच वाटणार कधी पण. आता आम्ही कुठं पण गेल्या गेल्या लगेच ऍडजेस्ट हु
तुम्ही ऍडजस्ट होता म्हणजे तुमचं कारणच तशी असत्याल.
नारळ्या ऍडजेस काय पण कुठल्या कुठ पण असूनदे.
कुठे पण जाईल तिथ ऍडजस्ट असतंया आपण कधी पण.
तुमचं बोलणं जसं असते ना बडबड बडबड बडबड तसं बायकांच नस
तसं बडबडण्याच माणसं हे बोलायचं असतंय. ओळख ओळख कशी होणार मग बोलूनच ओळख त्या बिन ओळखता ओळख का बी. गप्प गप्प राहून कशी ओळख होणार? तसं मग माणसाची ओळख काढायला आपण स्वतः पहिला बोलाया लागतय. म स्वतः काय नाय बोलल त म ओळख
पण कुठ तरी भेटायला तरी पाहिजित ते बोलायला.